नमस्कार मास्टर.
नमस्कार.
काय चालूय?
काही नाही, ईथ जेवण केलं निवांत.
जेवण केला?
व्हय.
कसं काय चालुय काम वगैरे?
काम वगैरे सगळं ठीक आहे.
सर्व काही ठीक, फॅमि फॅमिली वगैरे मजेत.
मजेत.
अ हा, मग आणि काय चालू आय आयुष्यात?
काय बिम, बिंब बिंब आहेत काय?
बिंबिं बिंब काय नाहीत.
नाहीत ना.
नाहीत नाहीत.
हम्म,
बिंब एकच आहे सध्या तरी.
बघूया नंतर.
हा, चाळीस नंबर आहे,, येणार आहे, हाऽ बाकी काय सगळ मेंटेन्स वगैरे सगळं, चालु आय ना व्यवस्थित.
ऑइलिंग, ग्रीसिंग ओके
ऑइल इनक्रिसिंग ओके आणि अंडर मोशन वगैरे.
आ,
अंडरमोशनंच वगैरे कस काय काम चालू आहे?
बस, झालं ते कामं, आठपुण आताऽ
ह हा,
आयलिंग, ग्रिसींग करायंच आणि निवांत झोपायचं.
परत काय निघणार आहे काय अंडर मोशनचं?
नाही बावा.
नाही.
नाही.
बरत काय तर निघलं तर मला बोलवा आठवणीनं.
बिलकुल बिलकुल.
हा, मला पण थोडं शिकायचंय ओ तुमच्याकडून.
बरं बरं.
हा त्यासाठीच म्हणलं तुमच्या आठवण काढलेली आमच्या दुसऱ्या मा म्रांनी म्हटलं तुम्हाला एकदा फोन लावून बघा
अच्छा
हा हा तेच थोडं फार मेंटेन्सचं पण काम आम्हाला थोडं शिकवा.
बरं बरं
हा तुमच्या आशीर्वादाने काय ते पुढं प्रगती होईल
बिलकुल बिलकु सिखो त्याच्यात काही वात नाही
हा हा, चालेल चालेल मग आणि काय म्हणताय?
हम्म
आणि काय म्हणताय मग?
कुठं हाय तुम्ही?
अ आम्ही आहे की खात्यातच आहे सध्या.
खात्यातच आहा
हो खात्यातच आहे.
कसं काय चालतं तुमचं खातं?
आमचं खातं सध्या तरी ओके चालत आहे. हर एक मशीन ब्याण्णव, त्र्याण्णव, पंच्याण्णव ही रेग्युलर रुटीन धरलेला आहे सध्या तरी. मधी मधी थोडं डिस्टर्ब होतं, आता चालू हाये व्यवस्थित.
बिचारी
आताचं आता सध्या तरी काय ओके चालू आहे सगळं, अंडर मोशन्स वगैरे काम निघत नाहीत आमच्या मेंटनन्सवाल्यानी भरपूर पूर्ण केलेलं आहे काम.
हं हं.
हं प्रत्येक घर एक मशीन पकडून पकडून मेंटेन्स केलेला आहे.
अच्छा
हं ऑइलिंग, ग्रीसिंग पण रेग्युलर करत्यात. रोज आल्या आल्या राऊंड घेतात. कटरचा वगैरे मग त्यानंतर त्याचं ग्रीसिंग वगैरे काय ऑइलिंग वगैरे करत्या. आमचं फिटर म्हणजे एकदम चोख आहेत.
चोख आहे का?
हं एक नंबर चोख आहेत, हां सगळ्यातच. सगळ्यात सगळ्यातच हं हां ढोऱ्यांना म्हणतात वो त्याला
हां ढोऱ्यांना.
हा हं मग आणि काय म्हणताय?
बाकी कसा काय पाऊस पाणी तिकडं?
पाऊस पाणी सगळं हाय व्यवस्थित, बारीक बारीक बारीक पाऊस चालू आहे सध्या तरी.
हां
बाकी मधी शक्यता होती की पूर येईल तर पूर तर काय आला नाही, पाऊसच गेला.
तुम तुमचा कोल्हापूर डिस्ट्रिक आहे ना?
हो हो कोल्हापूर डिस्ट्रिक्ट आहे.
अच्छा आमचं चंद्रपूर डिट्रिक्ट येते.
हा आमचं कोल्हापूर डिट्रिक्ट येते. इकडे काय मुसळधार सध्या तर पाऊस तर चालू आहे.
हा ह
कि मध्ये नदीचा काठ पूर्ण भरलेला होता, पूर येण्याच्या शक्य शक्यता होती आता तर काय दिसून येत नाही, कारण दोन चार दिवस झालं पाऊस कमी आहे.
अच्छा.
हां, त्यामुळे काही दिसून येत नाही.
तिकडे कोल्हापूरला अंबाबाईचं मंदिर आहे नव्ह?
हो हो आहे ना, खूप छान आहे. मस्त आहे मंदिर. एकदम पुरातत्व म्हणजे जे जुने काळातले लोक होते, त्यांच्या ह्याच्यान बनलेला आहे तेे. म्हणजे जेणेकरून वर्षातून दोनदा
हा
आई अंबाबाईच्या पायाशी अं हे येते, अं काय म्हणत्यात
पूर
चंद अं पौर्णिमेला आपली ह्य पौर्णिमेला उजीड येतोय अंबाबाईच्या देवळाच्यात, फक्त वर्षातून दोनदा. पहिल्यांदा पायाशी त्यानंतर मग पुढं छ छ हा चंद्राचा प्रकाश पहिल्यांदा पायाशी त्यानंतर छातीशी त्यानंतर तोंडावर तिथून पुढे मग वर्षभर चंद्र चंद्रप्रकाश आतच येत नाही मंदिरात.
हम्म
हा त्यानंतर आपलं ज्योतिबा ज्योतिबा मंदिर पण फेमस आहे
अच्छा ज्योतिबा
हा
आणि काय आहे तिकडे पाहण्यासाठीई कसं?
पहा बघाय गेल तर आपल्याकडे भरपूर काय आहे कारण सह्याद्रीची किनारपट्टी आपल्या या पुण्या पुण्याकडून आपल्या कोल्हापूरकडे येते ना
हा
हा पुण्याकडूनच इकडे कोल्हापूरकडे येते मग ते सह्याद्री पट्टीत जे जे काय म्हणल एक एकदम अतिशय असं सुंदर सुंदर स्थळे आहे धबधबे आहेत त्यानंतर मस्त मस्त मंदिरे आहेत परत आप आपले गड किल्ले आहेत भरपूर काय काय कोल्हापूर जिल्हा पूर्णपणे निसर्गाने रम्य आणि वातावरण खूप छान आहे कोल्हापूर जिल्ह्यात पण
अच्छा
तुमच्याकडे कसं काय काय तुमच्याकडे किल्ले वगैरे काय आहेत का?
आमच्याकडे किल्ली बघितर नाही चंद्रपूर जिल्हा म्हणजे आमचा उष्णतेचा जिल्हा आहे
हा
ह
किल्ले वगैरे काय नाहीतच?
नाही किल्ले वगैरे नाही आहेत मग ते तिकडे आहेत वैरागडड गड चिरोू जिल्ह्यामध्ये येत मग.
हा हा मग तुमच्याकडें असं फेमस असं खायला वगैरे काय काय मिळतं?
तर आमच्याकडच विदर्भाचा म्हटल्यानंतर एकच आहे फेमस तिकडे काय मोसंबी संंतरा अं
आणि असं फ, काय?
आणि मग ते माहितीच आहे एक नागपूरचा फेमस खर्रा
हा, ख हो आणि फास्ट फूड मध्ये काय असं वेगळं
वेगळे काही नाही मग हाय नॉर्मलीच आहे
हां हां चिकन मटन दाबून
चिकन मटन हो हो ते तर आहेच
बरबर
आमच्याकडे असं काही नाही तेवढं विशेष
ह बाकी तिकडे ऊन खूप असते म्हण
उन भयानक पाऊस पण भयानक पाऊस पण भयानक असते ऊन पण भयानक आणि थंडी पण भयानक
तुमचा विदर्भच भयानकय आहे. तेच की विदर्भच भयानक हाय.
हा.
बरं बरं बर चालते चालते.
मग आणि काय म्हणताय काय नाही पोरब पोरगं वगैरे कसं काय काय तब्येत?
तब्येत वगैरे ओके.
अह हा आता खेळते का नाही बाहेर जाऊन? आता बाहेर वगैरे जाऊन सायकल न खेळते का नाही?
नाही त्याला न्याय लागते सायकल मोठी झाली. हा बाळ लहान झालं आणि सायकल मोठी झाली. हा.
तेच म्हणलं तुम्ही परवा एकदा हे उच्चार केलेला एकदा सायकलीचा की सायकल घेऊन जाणार आहे म्हणून. तेच म्हणलं विचाराव हं.
आता सध्या नाही सध्या आता कशाला बाळ लहानच आहे की त्याला
हो बाळ लहानच आहे किती तरी महिन्याच आहे बाळ म्हणजे वर्षाच? हां.
माझं अडीच अडीच वर्षाच आहे.
अडीच वर्षाच. हा हा मग के अंगणवाडीत वगैरे काय घातलाय का नाही?
नाही अजून त्याला आता बोलायला शिकला आहे आता बघूया पुढल्या वर्षी.
तरी अंगवाडीत वगैरे घालत्यात तीन वर्षाच्या पुढं.
हा तीन वर्षाच्या पुढं त्याला म्हणजे कळायला तर पाहिजेत ना?
हा पूर्णपणे जरा बोलायला आलं पाहिजे कळालं पाहिजे व्यवस्थित. म त्यानंतर न पुढं अंगणवाडीच्या पुढं अंगणवाडीत किती तीन वर्ष जातात ना?
हा तीन दोन वर्ष ह तीन वर्ष जातात म्हण तर तीन वर्षानंतर मग आपला शाळेमध्ये.
हा पहिलीत शाळेमध्ये.
नाही तर मग कोणी तीन वर्षांनंत कॉन्व्हेंटमध्ये पण टाकतात.
होय.
तसं तसं आपण कॉन्व्हेंटमध्ये काय ते तेवढ्या लवकर कॉन्व्हेंट मधून टाकून काय हम्म मतलब नाही तेवढा प्रेशर देणे.
हा प्रेशर लहान मुलाना लई देऊन चालत पण नाही घ्या.
हम्म.
हा. मग आणि काय म्हणताय तुमचं काय कामाची प्रगती.
कामाची प्रगती हाय आपलं जायचं कंपनीत काम करायचं सायंकाळी यायचं. जेवायचं झोपायचं हे ज जीवनाचे हेच आता नियम आहेत आ ले बारा तास काम ब बारा तास काम करायचं.
कंटाळून घरी यायचं जेवायचं अन् जोपून टाकायचं.
बस.
ह बाकी काय नाही बाकी वगैरे काय कुठं काय फिराय वगैरे काय गेलेला का नाही बाळाला घेऊन?
बाळाला घेऊन गेलो होत इकडे आपला नस न आपला नर्सिंगवाडीला. इकडे गेलो एकदा आणि इकडे आपलं कोणतं काय म्हणते तिकडे ते काहीतरी ती आपलं कोणतं?
कनेरी मठ.
हा कनेरी मठ.
हा हा हा, कनेरी मठात पण मज्जा आली असेल भरपूर?
भरपूर मज्जा पहायला नाही काय देखावां मस्त आहे.
खेळायला वगैरे ज नवीन नवीन ठिकाण पाहायला अन् ते तिथं मूर्ती वगैरे ते आहेत भरपूर.
हा हा!
ह कनेरी मठात बाग पण छान आहे परत वैद्य कीय झाडे आहेत, भरपूर छान आहेत तिथे पण पाहायला.
हो!
हम्म असंच मुलाला तुमच्या जरा बाहेर बाहेर घेऊन जाय जात जावा कारण त्यांना पण जरा बाहेर बाहेर बघितलं पाहिजे शिकलं पाहिजे अनुभव घेतला पाहिजे बाहेरचा पण.
हो आता पाऊस जाऊ द्या पा पावसाचे दिवस आता आता फिरणं चुकीच आहे.
पावसाचा दिवसात पण बाहेर लय फिरणं चांगलं नाही सोडा. होय! कारण आजकाल आजारपण भरपूर लवकर हे करलेला म्हणजे
तेच कि.
हा! बरं चालेल मग ठेऊ का?
हॅलो!
ओके!